हॅलो. आवाज येतोय काय माझा? हॅलो. आवाज येतोय माझा? हा बोल की, मला तुझा आवाज येतोय... हा बोल ना
हा मला पण तुझा... हा
हा कॉल कनेक्ट व्हायला थोडा... एक दोन तीन सेकंड लागतात वाटतं ग... थोडा वेळ लागतोय. त्यामुळं आवाज येत नसेल.
ठीक चाललंय... मग काय करत आहेस तू?
काय नाही बघ निवांत. झाडाखाली बसलेली आहे. म्हंटलं आता तुझी आठवण आली आपण किती मज्जा केलेली परवा. ट्रॅव्हल्सला गेल्या म्हणजे ट्रॅव्हलिंगला गेल्यानंतरन मग म्हणलं जरा बोलूया. म्हण इथ पक्ष्यांचा फार आवाज येतोय ना? आणि असं इथ खूप भारी वाटलं अग मग म्हटलं बोलूया.
ओके तर कुठे गेलेलीस तू फिरायला.
फिरायला मी कुठं नाही गेले ग. अजून मला जर प्लॅनिंग होत तर तू म्हणलीस ना? अ जायचंय आपण फिरायला मग म्हटलं अम् तुलाच विचारूया तू गेलेलीस काय कुठं अस चर्चा म्हणजे असं चर्चा करू वाटलं ग.
नाही ऍक्च्युली मी तर नाही मला आता तू बोलत होतीस ना की ट्रीप काढूया जाऊया. तर मी तुला बोललेले आहे की मी थोडं बिझी आहे. तर मला वाटलं तू जाऊन आली असशील वगैरे वाटलं तर चला आता टाइम मिळालाच आहे तर आपण डिस्कशन करूया.
नाही भेटला ना जायला ट्रॅव्हलिंगला अ बाबा बोलेले की आपण ट्रीप काढूया इकडे तिकडे पण थोडस कामांमुळे राहिलच. म मला वाटलं सांगितलं की आम्ही जाणार आहे किल्ले वगैरे बघायला. मग ते तुला तर मला माहितीय कि ती निसर्गामध्ये जायला आवडतय. मग म्हटलं गेल्यास का काय नेमकं काय काय माहित ते बघून आलीस? म म्हणलं थोडफार आपण तरी जायाला आपल्याला जमल नाही निदान तुझ्या करून तर तेवढी माहिती घ्यावी ना म्हणजे तेवढंच शांत असं वाटेल.
नाही ऍक्च्युली मी पण नाही गेली पण आम्ही ट्रीप काढू शकतो एखाद्या ठिकाणी किंवा जो असू शक तो म्हणजे तिथे तुला प्राणी पक्ष्यांची माहिती समजते त्यांच्या साठी की तो स्फोट झाला आपण बघतोच आहे की डायनासोर ची काय प्रजाती आपण किती बघितलेले आपल्या
आणि ज्या वेळेस निसर्गामध्ये बदल झाला. उत्क्रांती झाली म्हणजे काय? आणि त्या निसर्गाच्या वातावरणाशी डायनासोर हे जुळवून घेऊ शकले नाहीत ग. त्याच्यामुळ ते त्यांची प्रजातीच. लोप पावली म्हणजे एवढा महाकाय प्राणी एवढा महाकाय जा ए - - यो डायनासोर अचानक त्याची प्रजातीच कस संपली म्हणजे निसर्गामध्ये
कस झाल नाही. निसर्गाची देखील काहीही चुकी नाहीेय. कारण आपण म्हणतो ना जर बघ आता निसर्ग बाद होण्यास किंवा निसर्ग संपुष्टात येणार कुणाचा मोठा वाटा आहे तर मानव. मानव हा स्वार्थी होता चाललाय हा.
जास्त डेव्हलप नव्हतं. मग आता डायनासोरची प्रजाती नष्ट होऊन किती दिवस झालं.
हो पण अगोदरच्या काळात देखील माणूस असा होता आता पाणी बघ नदी नाल्यामध्ये अ गाई गोरीे धुणे किंवा वॉशरूमला बसणे किंवा काही देखील कपडे धुणे आणि असं खूप क म्हणजे घाण करणे. त्यामध्ये काही आणून फेकणे. कचरा वगैरे म्हणजे कचऱ्याची योग्य विल्हेवाट नाही किंवा कॅरीबॅग्ज वगैरे - जो न कुजणारा कुच कचरा आहे.
लिसना प्लॅस्टीक पिशव्या अ, त्यांचं विघटन व्हायला किती वेळ लागतोय, म्हणजे,
हो, एक तर, तर असं हे पाण्यात आणून,, फेकलं जातं मग हे, निसर्गाला मान्य नाहीये. मग, त्यामुळे पूर भूकंप, असं, काही नाही की, भूकंप म्हणजे कचऱ्यामुळ होतो, तर भूकंप काय जमिनीमध्ये काहीतरी बदल झाल्या मुळे, जमिनी देखील आता, आपण मोठमठ ठे, कारखाने, त्याच सांडपाणी वेगवेगळे, म्हणजे, सांडपाणी बघ किती घाण प्रमाणात, कारखाने बघल तिथे मोठे -मोठे कारखाने तयार झालेले आहेत. कारखान्यामध्ये, मोठमठे तंत्रज्ञान मशीन्स, वगैरे अवलेबल आहेत. त्याद्वारे कितीतरी, प्राणी पक्ष्यांना, पक्ष्यांना तर खूप प्रमाणात धोका आहे, जसं डायनाॉसोर आता संपुष्टात येत आहेत, त्याचप्रमाणे प आता चिमणी देखील, संपुष्टात येत आहे.
हो, हो, बरोबर आहे तुझ. हॅलो!
हॅलो?
हा, बोल ना आता मी ऐकते की,
हा, तर आता तू बघतेस की, दुसं डायनासोर स म्हणजे, वनस्पत, असं नाही तू बलीस की, अ, म्हणजे काय, निसर्गाच्या सानिद्यात, निसर्ग समजून म्हणजे, निसर्ग डायनाॉसोर, साठी सूट झालेलं नाहीे, असं तुझं मत आहे. पण निसर्गाची काय चुकी, निसर्ग म्हणजे- प्रा वनस्पती सजीव असतात. पण, त्या स्वतःहून हालचाल करू शकत नाही, त्याची मूळ स्वतःहून हालचाल करतात. पण, ते आपल्यासारखे बोलू शकत नाही, किंवा घाणपणा करू शकत नाही. जसा, मानव करतो.
म्हणजे, मला पन्नास टक्के, मी तुझ्या या मताशी सहमत आहे. आणि, पन्नास टक्के नाही, कारण का सांगू का! त्यावेेळेस, इतका मानव म्हणजे, इतकी मानव डेव्हलप झाला नव्हता. ज्यावेेळेस, डायनासोरची प्रजाती हे, झाली लुप्त झाली, पूर्ण त्यावेेळेस आणि, इतकं म्हणजे, आत्ता जसं डिजिटल युग आहे, किंवा आत्ता जसं आहे ना सगळं, तसं, त्या काळात म्हणजे, इतका आता मानवाांन, रास केलाय, जंगलांचा, निसर्गाचा, निसर्गाशी खेळतोय तो, मग त्यावेळेस, तेवढं नव्हतं ग. त्याच्यामुळे तो, असं वाटते मला,
हो, अगदी बरोबर आहे, पण, अ, असं बोलतात की, म्हणजे एका हाताने टाळी वाजत नाही, जे पन्नास अ, टक्की चूक मानवाकडे म्हणजे, पन्नास टक्के चूक तू, बोलीस की डायनासोर, शूट करू शकले नाही. निसर्गाला तर, पन्नास टक्के चूक मानवाची देखीलआहे, मान आता म्हणजे, पूरीवी डेव्हलप नव्हता, मग, तो काहीतरी हालचला करू शकला असता, काहीतरी उत्क्रांती, म्हणजे आता बोलतोय की, आपण विविध सायंटिस्ट आता -आता, पुढे -पुढे चाललेले आहेत. आताच नाही, अगोदर पासून आता उत्काती बघतो आपण, तरी त्याच वेळी जर त्यांनी विचार केला, असतात तर, आतापर्यंत, डायनॉसोरच्या प्रजाती अस्तित्वात असत्या, असं मला म्हणता येईल, तर, त्याचवेेळी त्याने त्याच्याकडे, लक्ष दिलं असत. काहीतरी उपाय केले असते, म्हणजे ते ती, गोष्ट हातातून बाहेर जाण्या अगोदर, जरी त्यांना प्रयोग जरी केला असता, थोडी जरी... म्हणजे कष्ट घेऊन माहिती मिळवली असती... कशामुळं असं होतय.... तर निसर्गामुळे तर का निसर्गामुळे? काय... निसर्ग कसा होईल इत्यादी सगळं विचार करून जर त्याने त्याच्यावर उपचार... म्हणजे आपण बोलतो जसं आता पेशंटला एखाद्या आजार झाला तर आपण त्याला योग्य उपचार देतो... योग्य माहिती सांगतो
हूं.
आहार... किती असलं... तर त्याच पद्धतीने जर आपण योग्य म्हणजे... सगळं डिसिजन वगैरे घेऊन... केलं असतं... आपण वर्क किंवा आपल्या पूर्वजांनी.... तर आज डायनासोर प्रजाती ही आपल्याला बघायला मिळाली असती.
आणि आता तर बघ ना... डायनासोरचंच काय घेऊन बसले... चिमणी, कावळे म्हण... किंवा छोटे छोटे अं... तर ते आपल्याला.. आता त्यांची प्रजाती लुप्त होत चालली ए... तर याला पण कारण मानवच ए ना? जे आता आपण डिजिटल युगात ए... आता हे जे नेट वापतोय त्याच्या रेडियशन मुळे ना... की त्या पक्षांना त्रास होतोय... आणि त्यांची प्रजाती खरंच लुप्त होत चालली ए.. आणि माणसांनी जंगली कापली.. आपली स्व स्वतः च्या स्वार्थासाठी... आणि मग... नदींमध्ये घाण पाणी सोडलं परत हे तर त्यामुळे दूषित झालं पाणी... किती तर माश्यांची प्रजात -ती आता नाई ए अस्तित्वात... कितीतरी मासेंयांची नवीन प्रजाती आपल्याला बघायलाही मिळत नाई... म्हणजे जुनी जी प्रजत होती ना... ती बघायला पण मिळत नाई. इतके मासे पण लुप्त होत चाललेत का? याला कारण काय ए... आपणच ना? निसं... आता इतकं मांसाहार करण्याच्या नादात माणसांनी सगळे मासे खाऊन टाकले.. असं मला तरी वाटतंय... बघतेस ना तू?
अगदी बरोबर... हो... बरोबर आहे. आता एखादं.. म्हणजे मासा देखील फॅमिली नष्ट होतेय... त्यांना देखील जीव असू शकतो... आणि असं सायंटिफिक आम्हाला तूच सांगितलं होतंस मागच्या वेळी की प्रूव्ह झालं... आपला व्हेज, नॉन व्हेज असा काहीतरी विषय चालू होता... तर तू बोलली होतीस की सायंटिफिकरित्या प्रूफ झालेलं आहे... मानवाचं शरीर ह्यूमन बॉडी... ही नॉन व्हेज साठी बनलेलीच नाहीये.
बनले.
आणि ते पचण्यासाठी देखील जड असतं.
म्हणजे निसर्गानं आपल्याला कसं बनवलंय बघ की... म्हणजे सगळे प्राणी... प्रजाती ते जेवढे पशु पक्षी... जे सगळे आहेत... ते सजीव प्राणी तर ते... एकमेकाला म्हणजे असं आता आपण... एकमेकाला त्रास न देता राहावेत... म्हणजे आप आपलं शरीर फक्त... अं... वं... हिरव्या व पालेभाज्या म्हण किंवा शाहकारीसाठी बनलेलं आहे आणि माणूस आपल्या जिबे-
आहे.
दुसऱ्या प्राण्यांना मारतोय आणि खातोय... त्याच्यासाठी त्याचं शरीर नाही बनलं त्याच्यामुळे काय होते... त्याला साईड इफेक्ट होतात. आणि इतके साईड इफेक्ट होऊ शकतात... जंतूसंसर्ग होऊ शकतो कि त्याला मोठ्या... मोठ्यातला मोठा... आजार ही निर्माण करण्याची क्षमता त्या मांसाहारमध्ये... पण असू शकते... असं मला वाटते... बघ ना किती साईड इफेक्ट होतात. आणि आणी एक मला गोष्ट तुझ्याबरोबर शेअर करायचीय काय... असं म्हणतात कि आपण जे खातोय ना... तसे आपले विचार... आपला स्वभाव बनत जातोय. आता तू मांसाहार खल्लीस तर तुझा विचार पण... त्या हेचेच असणार... आणि तुझ्यात गुण पण त्या प्राण्याचे येणार आणि तुझ्यात काम, क्रोध, मोह, मत्सर, माया हे सगळ येणार आणि ते जर तू सात्विक भोजन खाल्लस ना तुझा मेंदू तुझं मन शांत राहील तू हिरव्या पाल्याभाज्या खाल्ल्यास किंवा तुझ तुझ एकच्चनमतमता चांगली रा राहील आणि तुझ विचार पण चांगले असतील
हो अगदी बरोबर असं पण म्हणतात की मासे खाल्ल्यामूळ बुद्धी वाढ तर हे ज अभ्यास केला फक्त हा जर फक्त मासेच जन्मल्यापासून ते मृत्यूंपर्यंत फक्त मासेच खाल्ले तर बुद्धीत काय तर असं की ज्ञान देखील तेवढंच महत्त्वाचं आहे नॉलेज पुस्तके वाचायला पण भर दिला पाहिजे किंवा हा की असं नाही की फक्त मासा खाऊन बुद्धी वाढते जे माझे वडील मला बोलतात ना हे जे पुरांता म्हणजे त्यांची आजची त्यांना सांगत होती कि तू खात जा असं पप्पांना मग मला वडील माझे बोलतात ना कि खा छान छान असत बुद्धी तर होते बुद्धिवाटा म्हणजे आपण खूप चालाक म्हणतो आपल्याला अभ्यास करता येतो आपण बिझनेस करण्यास तयार होतो तर असं काही नसून हे फक्त त एक म्हणजे अंधश्रद्धा आहे श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी असं बोलतात त्या, त्या पद्धतीने म्हणजे एक मांडलेली आहे की खाण्यासाठी म्हणजे जे खात नाहीत मासे त्यांना एक म्हणजे खाण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी ही खा बुद्धी वाढते तर हे असं बोललं जात म्हणजे नकारात्म कडू नकारात्मक गोष्ट करण्यासा की सकारात्मक तक म्हणजे सका पॉझ व्हिटीत अ साथ दिली जाते असं म्हणता येईल
हो, हो बरोबर आहे तुझं आपण ह्या विषयावर खूप छान चर्चा केली मला तुझ्यासोबत बोलून म खरंच भारी वाटलं आता अजून चर्चा खूप लाबडवली असती खर माझ्याकडे थोडासा टाइम कमी आहे गं हा विषय आपण परत कधी तर बोलू ओके चल
बाय हा ठेव